फूल नाव काय आहे तुमचं प्रतीक्षा
लईच
ए ए सी कॉलेज इचलकरंजी तुम्ही अच्छा कोणत्या वर्गाची शिकतेस
मी बी सी ए साई थर्ड इयर ला आहे
पण तसलाच आहे
हा मग तुमची इंटर्नशिप वगैरे चालू आहे का
होय इचलकरंजीमध्येच घेतले तू काय कुठ गेल्यास हा हा कोणता कोर्स हो आहे
हा हा मी ना आहे ए आय मिल्डोमनच
हा हा मी वेब टेक्नॉलॉजी घेतलेली
हा हा ते चांगलं शिकवत्यात काय
होय होय शिकवत्यात
होय आता जातोय की आता कणी दोन ला जात दोन ते चार इंटर्नशिप असत्या हा तुम्ही कुठे राहताय
हरोलीमध्ये तू
गौरी शंकर नगरला राहते तारदाळ हा
रेग्युलर कॉलेज ला येतीस
होय रेग्युलर कॉलेज ला येते रोज बस न दोन तीन होत्यात ते हू तुम्ही तर तुम्ही पण येताय काय रेग्युलर
हो येते नोट्स वगैरे लिहून देतात काय सेंड करतात.
लेबाला नोट्स लिहून पण देतात सेंड पण करतात सेंड केलेला पण लियला लागतय. आणि पनी कॉलेजमध्येध्ये दिल्यायला पण लियला लागतय दोन्ही पण ल्यायला लागते.
मग तुम्हाला समजता ये ना ते. समजतय ना तुम्हाला.
समजतय की समजतय.
हम् हम.... हो समजतय तरी पण...... थोडं थोडं कळत नाही ते सरांना विचारायला लागते ना. पण
शिकवत्यात?
हो शिकवत्यात कोड घेत्यात मग त्याच्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस करायला लावतात ना.
हा हा हा हा
होय लॅपटॉपवरच करतोय माझा आहे ना त्याच्यावरच करतो.
हा हा हा आणि कॉलेज म
प्रॅक्टिकल अजून तर काय चालू झालं नाही आहेत. दुस सोमारलास
आमचून चाल कसं कयच प्रॅक्टिकलच काय माहितीय तुम्हाला किती सब्जेक्ट आहेत ह्या वेळी.
बघायला पाहिजे सरांना विचारून. चार आहेत.
हा मला पण चार आहेत.
हा हा कोणते कोणत आहेत तुम्हाला?
डॉटट पर वे टेक्नॉलॉजी इमर्जिंग टेक्नॉलॉजी आणि..... त ऍडव्हान्स जावाय का आणि मॅक्स रिटेड एक. सबजेक्ट आहे ना इंटर्नशिप.
हम् हम
तुम्हाला सेमच आहे काय वेगळां आहे? हा हा हा ह कधी आहे तुमच एक्झाम वगैरे?
एक्झाम असेल ऑक्टोंबर पर्यंत असे बोलले तरी ते
हा हा आमचं पण तसच काय तर असणार. दहा म्हणजे ऑक्टोबरच्या आसपासच होतील.
मग प्रोजेक्ट तुम्हाला....
अजून काहीही ठरलं नाही प्रोजेक्टच प्रोजेक्ट स्वता सगळा करायचा. य
हा हा
हा
मग तुमच ग्रुप आहे काय असं स्पेशल एकेकटी करायला सांगितले.
ग्रुपवाईजच करायला लावलंय. ह काय?
मायनर प्रोजेक्ट आहे ना?
बस
हम्म हम्म.
हम्म तुम्हाला कसला प्रोजेक्ट आहे?
आम्हाला पण मायनरच आहे पुढच्या वेळी अ पुढच्या वेळी लेझर आहे.
होय मला बहुतेक याच वर्षी मेजर आहे वा म्हणजे सिरीयस मेजर आहे वाटतं. मला किती पेजेस वगैरे करायचे असं काय सांगितलंत काय?
होय चौदाच सांगितल्यात आदी.
चौदा? आम्हाला छत्तीस पेजेस करायच म्हणून सांगितलंतय.
आमच मायनर आहे ना तुमचा मेजर सांगितलं त्यामुळे तस असेल.
हा म्हणून एवढं सांगितलं का हा हा. बाजून काय?
काय नाही. जेवण तेन झालं तुमचं?
तुमचं कॉलेज आणि कसं हाय काय?
ते फॅकल्टी तेन आहेत सोड चांगली.
हा हा प्लेसमेंट वगैरे देतात काय कॉलेजमधे तुमच्या?
प्लेसमेंट काय एवढ देत नाहीत म्हणजे एक, दोनच
कसं शोधायचं आपला आपण शोधायचा जॉ आपला आपण जॉब शोधायचा मग काय नव्हचं आपलं आपण शोधायचं म्हणल्यावर लय अवघड होतय ओ. काय कळतच नाही. जॉब कुठं शोधायचा. परत इंटर्नशिपचं काय करायचं? प्रोजेक्टच काय करायचं?
हम्म, काय नाही होत.
काय नाही व्हाय प्रोजेक्ट तर लवकर बघायला पाहिजे. ते झाल्यावर ना फायनान्स एम बी ए फायनान्स करणार हाय. बँकिंग मध्ये करिअर करणार हाय. तुम्ही काय करणार हाय याच्या पुढे?
एम सी ए करणार हाय तरी पण बघू जॉबच. मी काय म्हणत होते. अ जॉब करायचा आणि जॉब करत करत एम सी ए केलं तर चालतय एक्सर्टनल ला टाकून
पण चालतयचं. ना म मी पण असंच ठरवलंय की अ म्हणजे एम बी ए करायच फायनान्स दोन इअरचं म त्यात एम बी ए करता करताच ना म बँकिंग चा जरा एक्झाम वगैरे बघायचं असं कायतर करायचं.
होय चालतय मी पण तेच म्हणालोय. पहिला जॉब उडकायचं इकडं एक्सर्टनल ला टाकायचं म्हणजे ते पण होतंय ते पण होतंय.
तसच मी पण तेच ट्राय करणार हाय आता आणि एम बी ए करायला गेलेत दोन वर्ष वाया जातात ना त्या मुळे मग त्यापेक्षा कसं जॉब बघत बघत करायचं.
बीसीए ला मिळलं लोकल वर
हा मिळतोय लोकलला पण जास्त करून लोकलला मिळणारच नाही ना आपल्याला जास्त करुन पुणे, मुंबईलाच जायला
नाही लोकल ला जास्त असणार आयटी कंपनी कमी आहेत. इथं आणि एवढं पण काय नाही त्यामुळं मिळलं असं वाटते
हा लोकला जरी मिळाला, तरी चांगलाच हाय आपल्याला जॉब. बर हा कोल्हापूर, जयसिंग पूर साईडला, सांगली साईडला पण चालतय सध्या होय, म तुम्ही अ कोणत्या सब्जेक्ट वर प्रोजेक्ट करणार आहे.
वेब टेक्नॉलॉजी.
वेब टेक्नॉलॉजी व्हय हा हा म त्याच्यात तुम्हाला काय काय तयार करायचं असतय? फॉर्म तेन तयार कराय लावत्यात काय मग? हा हा तसलचं तयार कराय लावत्यात काय?
होय फॉर्म च असत्यात आणि लिंक तुम्हाला लिंक असत्या ना ग?
नाही नाही आम्हाला लिंक वगैरे काय नाही मग त्यांनी सगळं सांगतात की असं करा तसं करा एवढंच फक्त आमचं आम्हाला सगंळ करायला लागतं.
ह मला वाटल तुम्हाला फक्त त्यात लिंकच
असते काय, हा हा अजून काय मग कसं चाललंय एज्युकेशन सगळं
चाललय छान
मग तुम्ही लॅपटॉप वर रोज टास्क देतात तुम्हाला
हो हो म्हणजे इकडे टीच करतात आणि इकडे टास्क असते ना. पहिला समजावून सांगत मग नंतर टास्क देतात मग क
मी पण लॅपटॉपला हे केलंय म्हणजे लॅपटॉप बुकिंग केलाय एच पी चा रिझन कम्प रिझन प्रोसेनसर चा चांगला असेल ना तो
हो
हा हा हा
मग आणि काय तुमचं कॉलेज कसं आहे बघ हे नाही मग आणि काय काय आहे तुमच्या कॉलेजमध्ये आणि कोणत डिपार्टमेंट आहे नुसता बी सी ए च आहे.
नाही नाही बी सी ए, बी एस सी, बी ए, बीकॉम. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स सगळं आहे. ज्युनियर पण कॉलेज आहे, सिनियर पण आहे. हो हो आता मागच्या इयर ला चालू झालंय.
ह हा हा हा तुला कॉलेजला पण कस चांगलं शिकवतात का नाही मग
हो शिकवतात. आहेत, पण आता चालू झाले त्यामुळे फॅकल्टीच पण लय नसणार आहे.
हा हा हा. हा हा आणि ग तुम्हाला आता एम स कर ना म्हणलं एम स ला सीट. टी देणार नन तुम्ही मग?
हो एमसी ची पण द्यायच म्हणाला एम बीए ची पण द्यायच. म्हणाले म्हणजे कोणत्या हच्यातून ऍडमिशन झालं तर झालं.
ह. हा दोन्हीकडे जरी दिला तरी म्हणजे जिकडं जास्त मार्क पडतील तिकड जाता येते ना तुम्हाला.
हो आणि कशावर ऍडमिशन येईल ते. नाहीतरी आपलं सगळं व्यस्तच जाते मग
होय लईच व्यस्त जाणार ह्यावेळेला कसच सी ई टी ला जर मार्क नाही चांगले पडले तर मग काय. बी सेट तर वायाच मग त्याच्या बीसी डग्री वरच नुसता जॉब शोधाय लागणार.
व्हय बीसी एच्या डिग्री वर एवढे जास्त नाही आहेत ना एमसी ए ला कसं लगेच मिळतात.
होय होय ते पण आहे.
हम्म मग तुम्ही काय करणार आहे पुढे?
नाही आता एम बीएच करायचंचं ठरलंय तरी पण बघूया अजून काय माझं असं फायनल नाही एम बीए करायचं. क एम बी ए फायनास. अून अजून काय ठरलं नाही किंवा मग एम स पण ऑप्शन आहे माझ्याकडे. ड एम बे फायनान्स मध्ये ना.
हो.
त्यात ना जास्त करून बँकिंग किंवा फायनान्सच्या ज्या कंपन्या असतात ना बऱ्याच. फायनान्स वगैर वगैरे असल्या. त्या कंपनीमध्ये जरा ऑपॉर्च्युनिटी जास्त असते जॉब लागण्याची ना त्यासाठी. करायचा असते एम बी ए फायनान्स. ते केल्यावर फायनल जॉब मिळतो का?
हो मिळतोय. पण जास्त मार्क पाहिजेत आपलं बेसिक चांगलं पाहिजे. इंटरव्ह्यू ला बेसिकच विचारतात ना मग बेसिक असेल तरच. हो.
आता कसं आहे म्हणते का एम बी ए फानान्सरी केला तरीून जरा बँकिंगच्याचा. फायनान अस इंटरव्ह्य ला विचारत जास्त करून. हो हो असते की इंटरव्ह्यू असतोय पर. त्यांच ट्रेनिंग असत दोन तीन महिने.
तफ असत काम
अ थोडफार आपण ज आपल्यावर आहे ना पलसकिल कसं असेल तस असणार आपलं स्किल जर चांगलं बेसिक असलं चांगलं. तर मग आपल्याला टफ नाही जात आणि जर बेसिक जर एवढं चांगलं नसेल ना. तप जाणार जरा.
हो ते तर आहेच.
तुम्ही कुठे जॉब शोधणार आहे?
मी कोल्हापूर पुणे इकडेच सह शोधणार आहे. जास्त तर कोल्हापूरचच आहे आता.
होय होय चालतंय की कोल्हापूर पण छान आहे कोल्हापूर पण तिथे पण जॉब ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे. आम्ही आयटी कंपनीत पणर आयटी कंपन पण भरपूर आहेत देतो.
आहेत सोडा खरं जरासं हे होतंय ना जास्त न्यू- न्यूच असणार आय.
होय होय ते पण आय.
हम्म.
मग आणि तुमचं इंटर्नशिप म्हणजे आता इंटर्नशिप